हॅलो
हां बोलां की
कायं म्हणतां?
कायं नाहीं निवांत तुमचं कायं चालूं आहे?
कांहीं नाहीं आंता कायं पोरांचीच ड्युंटी तो येतो आंला कां ती येते ती आंला कां ती तिचं चालतं दोघांची गडबड गडबड चालली
किती वर्षाचे आहेतं
एक आहे सात वर्षाचा आहे आणि सात मुलंगी सात वर्षाची आहे. आंता ती सव्वीसला सातची कंप्लीट होईलं आणि तो आहे तीनं वर्षाचा. हो दोघं पणं जातांत नां हो दोघं पणं जातांत. ती आंता जस्टं आलीं तो साडेबारा पोहनला येतो.
हां लहांन मुलांची शाळां लवकरं सुटतं असेल नां दोन तीनं तांस आमचं.
तो साडेनऊ लां जातो येतो साडेबारा पाऊन पर्यंत येतो घरी. ती पावणे सातलाचं जाते.
रोजची कामं असतील किंवा दोघांच टायमिंग वेगवेगळं
दोघांचं टायमिंग वेगवेगळं, दोघांचा टिफिन वेगळां, सगळ्यांचं गोष्टी वेगवेगळ्यां येतांत.
त्यांमुळेचं की आणि घरांतलां अजूंन आंवरा आंवरी.
मंग आमच्यांकडे अजूंन दोन सासू सासरे पणं आहेतं. त्यांचं वेगळं सगळं आवरतं कवरतं म्हणजे आंत्ता तीनं वाजले तरी अजूंन वेळं नाहीं कांहींच.
दोन तास सासू सासरे म्हणजे चुलतं
म्हणजे नाहीं अजूंन दोन जणं बो सासू आणि सासरे दोघे आहेतं बो असं.
हां मलां वाटलं की दोन सासू सासरे आहेतं.
म्हणजे आम्हांला अजूंन भरपूंर सासू साजरे आहेतं मलां कमित कमी चार सासू साजरे आहेतं पणं ते इथं नाहीं राहतांत मी गावांवरं राहतो.
होयं नाहीं एकेकांकडे असतांत नां म्हणजे अजूंन पणं ती कुटुंब पद्धतं तिने जी ज्यांच्या घरांत संपली नाहीं ते आहेतं नां अजूंन.
आहेतं आहेतं आहेतं बऱ्यांच ठिकांणी
माझ्यां आत्यांच्या घरीचं आहे तसं. माझ्यां आत्यांच्या घरी म्हणजे तिची सासू सुद्धां आहे आणि तिची काकू पणं सासू आहेतं. तिच्यांकडेचं.
आणि त्यांत आंता त्यांच्या मुलांचं लग्नं म्हणजे माझ्यां आत्त्यांच्या मुलांचं लग्नं करायचा विचार करतायंत मगं त्यांनां हाचं प्रश्न पडलांय की तीनं तीनं सास वां सांभाळणांऱ्या
सुनां कुठे सापडतील.
हां. त्यांना तो मोठां प्रश्न पडलां आहे आंता की खरंच दोन तीनं सुना झाल्यांना झाल्यां नां आंता ही पणं सूंन होणारं म्हणजे सासू होणारं आणि त्यां दोन सासू
त्यांचं सासू.
आणि त्यां दोघी कसं एक चालती फिरती एक आहे ती थोडीशी बसवूंनचं असते तिलां असं जास्तं चालूं हां. त्यामुळ मग ते असं होते की आत्ताच्या मुलींना ते नाही ना होत.
नाही वो बाब. बा नाही होत नाही करत आत्ताच्या मुली जेवढ्या ऍडजस्ट करतात तेवढ्याच करतात सगळेच नाही करत. सगळें ऍडजस्ट नाही करत.
मग त्यांना तोच सगळ्यात मोठा प्रश्न पडलाय आता त्याच लग्न करायचं कसं?
कारण आत्ताच्या मुली एवढं ड्रेस सहण करूच शकत नाही त्यांना म्हणजे. तुम्हाला सांगु लिटरली एक मुल जरी झाल ना त्याच्या मागे सगळं शेड्यूल बदलत लेडिजचं. पहिले नव्हतं पहिले. पहिली लेडीज किती आठ आठ मुलं व्हायची नऊ नऊ माझ्या आजीला सुद्धा. पाच मुलं होते आणि काही काही ना तर माझ्या माझ्या सासऱ्यांच्या आईला सुद्धा होते. माझ्या आजी सासूना सुद्धा होते.
आधी कसं लोक पण तेवढी घरात राहिला होतीत. सगळे सांभाळणारी होती काम कर वाटून घेणारी होती.
आणि पोरांचं एवढं छोट्या छोट्या गोष्टींकडे आर्धीचे लक्ष लोक लक्ष नाही द्यायचे ना वो. आता म्हणजे आता म्हणजे सगळ्याच गोष्टींकडे बारीक लक्ष दिलं जात ते पोटात. जेव्हा येतात अंकुर होेतो तेव्हापसून तर ते चांगलं कळायला लागलं तर.
त्याच सगळं होईपर्यंत पण. पण सगळं होईपर्यंत आता आई वडीलांच लक्ष असत की मुलांकडे जरी उद्या. समजा लग्न जरी झालं मुलाच तरी पण संसार नीट होत. य का नाही त्यांना आज आजून काय कमी पडतं का अजून.
पडतय असं म्हणजे पहिले लोक प्रॉपर्टीकडे किंवा मग घरदार ह गोष्टींकडे लक्ष द्यायचे आ. आत्ता लोक प्रॉपर्टी नाही करत पर शिकले तीच आपली प्रॉपर्टी त्यांच्याकडे लक्ष द्या.
आणि तेच मेन आयुष्यात. खर तर आहे ना पुढं की तेच आपल्याला पुढं सांभाळणार आहेत नीट.
त्यांनी नाही सांभाळलं स्वतःची प्रगृती केली ते यांचं नाव निघणार आहे ते घर. त्याला कोण विचारणार आहे पोरांची शिकली चार चार बुक जास्त वाढ. तर त्यांचीच प्रगती होणार आहे त्यांची प्रगती झाली कोणत्या आई बापाला आवडत नाही आत्ताच्या. आत्ताचे म्हणा काय पहिले म्हणा पहिलेच्या लोकांना एवढं ते माहितीच नव्हतं म्हणून वेगळं होती गोष्ट.
पण आता कुटुंब पद्धती पण लोप पावत चाललीय त्यामुळे. आलच्या मुली पण काय ऍडजस्ट करून घेणार नाहीये म्हणजे सगळ्याच नाही. पण काही घेतात अजून सुद्धा कि आहेत आपल्या घरी जे आपल्याला नाही मिळालं ते इथे मिळेल. म्हणून ह्या गोष्टी पण सगळ्या गोष्टी सांभाळून घेण्याचा प्रयत्न तरी करतात पण काही नाही घेतं. काही काही नाही घेत.
आणि खरं म्हणजे ते जुने लोक म्हणतात कात आणि टाळे वाजत ते कुठ तरी सासूचं चुकत असे म्हणून सोनत सोन. वागत असे. आणि एव्हन पहिली जशी सून आल्या आल्या कोणती सून असं म्हणत नाही की मला वेगळं व्हाय. किंवा काय का किंवा अस कधी पहिल्या. पहिल्या महिन्यात काय म्हणज पहिले सहा महिने सुद्धा म्हणत नाहीती.
आता पहिल्या दिवशी सगळ्या गोष्टी कळतात सगळ्यांना. कि कोणाच काय चाललंय, कोण आपल्याला जास्त. कर घेऊ समजून घेईल का नाही. या गोष्टी आधी बघतात.
हा पहिल्या दिवसापासूनच, पहिल्या दिवस अशी कोणतीच पोरगणी ती पहिल्याच सांगेल मला वेगळें व्हायचे आणि ऍडजस्ट करायचा प्रयत्न करेल. समोरून रिस्पॉन्स मिळाल्यानंतर की ती तशी वागयला लागते, काही काही लोडीज म्हणजे डीज अशा बी राहते? त्यांना प्रत्युत्तर पण करता येत नाही?
हा आणि ते कसं असेल? आणि कधी कधी काही मुलांचं पण असं असतं की. मला आईकड पण बोलता येई ना, मला बायकोच्या बाजूने ण बोल म्हणून ते दोघांच्या पण मध्ये,
असं असं करतात. खूप काही म्हणजे, काही काहीच्या असं भ होतं की, मुलगा त्या त्या ट्रेसमध्येध्ये कधी कधी धडपण म सुद्धा येऊन जातो. की एक तर बाईक स्वतःच्या पत्नीची बाजू घ्यायची की आईची बाजू घ्यायची
त्यामुळे पण ते कुणाच्याच मध्ये पडत नाहीत.
नाही पडत नाही?
आणि खरंच आहे, त्यांना पण प्रश्न पडतो ना कोणाच्या मु बाजूनी बोलायचं
बरोबर आहे? आता असं झालेलं आहे ना प्रत्येक जी मुलगी येते ना खरं म्हणजे त्याने त्याच्या आईवडिलांचा विचार करून हा तो विषयच नाहीय. पण जी लेडीज येते ना, ती त्याच्यासाठी आलेली जाते-. त्याच्या आई वडिलांना, ते एकमेकांना दोघं असतात त्याच्या भाऊ बण ते तिच्या भाऊ बहिणींना तिच्या आई वडिलांना ते एकमेकांना राहतात, तिला दुसरं कोण असतं? सपोर्ट करणारे किंवा तिला दुसरं कोण असतं, त्याच्याशिवाय दुसरं कोण नसतं तिला. त्याच्या बहिणीला ब त्याची मिस्टर नव्हते, त्याच्या बहिण मिस्टर असतात तिच्या वाले, प्रत्येकाकडे ज्याची त्याची वेगळी ती असते त्याच्यावर, ती त्या व्यक्तीला वेळ देते अशा व्यक्ती प्रत्येकाकडे आहे? पण मग तिलास दुसर कोण नसतं ना, त्यालाच ती सांगेल त्याच्याशी बोलेल असंच असतं. ना पण त्यां
ती गोष्ट सगळेजण समजून घेतील असं नाही, ना प्रत्येकाची शेवटी विचार करण्याची क्षमता वेगळी असती, प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या गोष्टींवरती विचार करत.
हो? खूप आता, आता म्हणजे मी सांगून आताचा विचार केला ना. तर आईवडिलांनीच विचार करावा तुम्हाला जशी लाईफ जगायची तशीतशी जगा.
काळानुसार त्यांनी पण बदललं पाहिजे, तरच कुठरी पुढं जाऊन संसार टिकतील असं मला वाटते, कारण आता ज्या सध्या तरी या चार चार, पाच पाच वर्षात तर बघतोय खूप घटस्फट वगैरे ह्या गोष्टी, वाढ आ कारण का तर लोकांना ऍडजस्टच करायच नाही?
काहीच नाही ऑप्शन असतात ना. हे नाही करते ते नाहीक करते ते,
हम्म, त्यामुळेच वाढत चाललाय त्या गोष्टी, ी आणि आता खूपच आणि आता लोक अस सतर्क झालेत. प्रत्येक गोष्टीवरती कि, जरा नाही पटलं की द्या सोडून, जरा नाही पटलं की द्या सोडून,
कॅज्युली घेतात त म्हणजे आता मॅरेज म्हणजे असं काही नाही, होऊ जाईल हे न तर दुसरं मिळून जाईल, अशच ा काही लेडीज आहेत अशी सुद्धा काही मुलं आहेत, पण काही नाही आता मिळण शक क्य नाही मुलांना एज्युकेटेड जरी असतील ना, तरी नाही मिळत आता मुली मुलींच्या इ खूप डिमांड वाढलय.
कारण प्रत्येक मुलगी आता स्वतःच्या पायावर उभं राहायला बघती आणि आता सगळीकडे सध्या तरी अजून तरी मुलींना जास्त प्रधान्य आहे मुलांपेक्षा आधी त्यामुळे मुली प्रत्येक आता स्वतःच्या पायावर उभं राहिल्यामुळ मुलींच्या डिमांड वाढल्या.
काही सासू सासरी म्हणा काही काही मुलाकडचे म्हणतात किं बुवा पंचवीस वर्षाच पोराकडनं तुम्ही घरायची अपेक्षा करतात ते खरं चुकीचच आहे कारण आपले वडील आपण चाळीचाळीस. पन्नास पन्ना वर्षाची होऊन जात त तरी ते त्यांच्याकडनं एवढं एवढं घर घेऊ शकत नाही. आणि आपण पंचवीस वर्षाच्या मुलाकडनं. तीस वर्षाच्या मुलाकडनं घराची प्रॉपर्टीची सगळी अपेक्षा करतो हे खरंच चुकीचं आहे. पण मग एका बाजूने विचार केला तर तेही त्यांच्या मुलीच्या भविष्याचा विचार करतात. एका बाजूने विचार कर दोन्ही दोन्ही बाजू सारख्याच आहेत.
दोन्ही बाजू सारख्याच आहेत म्हणजे आता. मुलगी जरी त्यांच्या घरी गेली तर काही सासवांचा असा असतं की मुलींनी सगळं घर लगे माझ्यासारखं. सांभाळलं पाहिजे जस मी आतापर्यंत सांभाळलंय तसं पण. त्यांना सांभाळायला पन्नास वर्ष गेलीत तसच मुलीला आता तर पंचवीस वर्षाची आहेत. तिनी लगेच च पन्नास वर्षाचा म्हणजे तुमच्या त्यातने, हा हा आणि तीस वर्ष तुमचा संसार झालाय त्या मुलीचा आता चालू झालाय. तुम्ही लगेच अपेक्षा ठेवतात. कि नातेवाईकांना पण बघितलं पाहिजे घरातलं पण बघितलं पाहिजे जॉब पण केला पाहिजे. सगळं हातात आणून पण दिलं पाहिजे. आणि परत उलट पण नाही बोललं थेट स्वतःचा कुणा समोर बोलून दाखवला नाही पाहिजे.
हम या या गोष्टी ना खरं सांगा आणि मुला मुलीवाले काय अपेक्षा करतात की तिच्याकडे. त्याच्याकडे जमीन अस पाहिजे, त्याच्याकडे घर अस पाहिजे, त्याच्याकडे त्याचे आई वडीलच नको पाहिजे. याही त्यांच्या डिमांड राहतात. मुलीवाल्यांचे काही वडिलांचे असे डिमांड राहतात. क्वचित आई वडील म्हणतात आमच्या पोरीला सुखी ठेवा बाकी काही नको आम्हाला. आमची एवढीच इच्छा आहे आणि प्रत्येक आई वडीलांचं. रिजन व्हॅलीड राहत कारण प्रत्येकाला सुख हे प्रत्येकाच्या आईवडिलांनी आपली. मुलगा असो की मुलगी असो माझा पोरगा पोरी खुश व्हायला पाहिजे अस खुश राहिला पाहिजे.
प्रत्येक आई वडिलांना वाटतंच ना आपला मुलगा किंवा मुलगी काय असेल ते सुखी राहायला पाहिजे.
तस, आता खूप हे झालेलं आहे आता.
काही नाही निवांत तेच विचारावं म्हटलं काय चालू आहे तुमचं पण?
नाही नाही मजेत मजेत
चालू वाटत ह्यांची
चालेल ठेऊ मग ह बाय.